हॅलो हां बोला.
झालं चहापाणी?
हो हो झालं झालं. हा तेच म्हटलं आता आपण मेन विषय आपला बोलूया का जरा मैत्रिणींबद्दल हो ना झालं माझं मागे एकदा गेट टुगेदरला गेली होती.
हां,
तर माझ्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या. अगदी अ सहावी सातवीतल्या नाही का हां. मग सगळ्या जुन्या आठवणी वगैरे. मग तेच म्हटलं किती छान जीवन असतं आपल्या शाळेतलं.
हो वेगळीच मजा असते त्या टाइमिंगची आणि आता कोण ते भेटत पण नाहीत. आणि ते कधी गावाकडे आले की आपण नसतो. आपण आले की ते नसतात.
बरोबर आहे. आणि मी तर म्हणजे कस मी थोडे थोडे दिवस एका एका ठिक काणी होती ना. माझ्या वडिलांची बदली व्हायची.
हां
तर मी असं म्हणजे वर्ष, दोन वर्ष, पाच वर्ष असं एका गावाला असायची. तर माझ्या अशा मैत्रिणी बदलत गेल्या प्रत्येक ठिकाणी आणि मग आता म्हणजे असं खूप वर्षांनी भेट ल्यावरती म्हणजे अस ओळखता सुद्धा येत नव्हत्या.
हा कसं आपण मोठं होईल तस आपली चेहरापट्टी वगैरे चेंज हो जाते त्यामुळे समजत नाही ना.
तेच म्हणजे गेट टुगेदर झालं त्याच्यामुळे समजलं तरी की ह्या कोण कोण आहेत असं? नाहीतर म्हटलं कधी असं समोर कोणी आलं ना, तर आपण ओळखणार पण नाही. कि हे आपली मैत्रिणी आहे अस.
हा आणि आपलं कसं कॉन्टॅक्टमध्ये नसतो ना. ते एकदा शाळा कॉलेज वगै झाले. लग्न झाले की समजा कॉन्टॅक्टच बंद होतात सगळ्यांसोबत
बरोबर ये. हो ना हां.
आपण आपल्या संसारात गुंतून जातो.
खरंय हा. पण तरी ना आमच्या वेळेला ना. आम्ही पत्र वगैरे लिहायचो. तेव्हा काही फोन वगैरे काही नव्हतं ना. तर, पत्र लिहायचो तर आम्ही म्हणजे बरेच दिवस असे पत्र लिहायचो एकमेकिना वगैरे. तर मी तर ते पत्र अजूनही जपून ठेवलेले आहेत खूप जुनी पत्र आहे माझ्याक ढ. मैत्रिणींचे हा. मग गेट टुगेदर झालं. तेव्हा मग मी घेऊन जा गेली होती ते पत्र वगैरे सगळ्यांना वाटलं अरे बापरे एवढे वर्ष जपून ठेवले. म्हटलं मग माझे मैत्रिणी मला खूप महत्वाच आहे म्हटलं.
हा एखाद्याला आवड असते त्या गोष्टीची की जप ''--''
हो ना मैत्रिणी आपल्या महत्त्वाच्या. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो.